हा बोला ताई नमस्कार. हो येतोय, व्यवस्थित येतोय आता. हा, हा- हा बोला, बोला काय म्हणताय? कशा आहात?
एकदम मस्तय, मजेतय. तुम्ही कशा आहात? अच्छा, दिवसांचे काम आहेत. हो सकाळची आवरली आता आता दुपारची झाली. आता परत संध्याकाळ ची लगेच सुरू होते आणि घरातय ना ते नशीबी ते नशीबात लिहिलेलंय आपलं. ह्या या वेळेला हे काम झालंच पाहिजे. आणि संध्याकाळ च त आपल्यांना काही सुट्टी न ते स्वयंपाक म्हणा, स मग घरातले काम म्हणा, करावेच लागतात.
हो ना, हो ना, ते करावंच लागतं.
मुलं छोटी म्हटल्यानंतर सगळंच बघावं लागत. हे कर, ते कर ते कर, हे कर.
बरोबर. हो ना, ते आता आणि मुलांना शाळेला सुट आताच
हो हो झाली सुरू आता मग, तेच चालू होतं मुलांच. वस्तू हाय तरी हे नवीन आना नवीन आण कोणाच बघून आलं का तसच वस्तू आणा. सारखं तेच चालूय आमच्या मागे. एकाच झाला का, हा एकाच झाला का एकाचं नाही म त्याला तस घेत मग ती म्हणते नाही मला असं पाहिजे. असं करतात मुल, हो तेच
आता बाकी आणि काय सगळी बाकी उन्हाळाची सुट्टी टी की म्हटलं की, सगळं घरातली पण बाकी
हो हो कार्यक्रम सगळे, हिंडणं फिरण इकडे तिकडे चालू होत म्हटलं जाऊ, देव दर्शनाला जाऊं कुठेतरी फिरायला जाऊ म्हटलं उन्हाळ्यामध्ये. कसलं काय वेळच नाही भेटला. लग्न कार्य न कार्यक्रम दुसऱ्यांचे करता करता आख्खा उन्हाळा गेला पण वेळ नाही भेटला.
हो ना, खरंय- खरंय तेच होतं सारखं. हो ना, उन्हाळा आणि उन्हाळ्यात तर नकोच वाटतं ते सगळं एवढं ऊन आणि हे घर घाम
हो हो हो आणि तुम्हाला सांगते कि किती ऊन होतं या वर्षी, किती म्हणजे किती ऊन होतं या वर्षी. खूपच कडक ऊन. एवढं उन्हात जायचं म्हणजे खूपच नको नको घ असं वाटायचं, घराच्या बाहेर कुठे जाऊच नाही.
हो ना खरं ते. घरात राहून सुद्धा एवढ गरम होते त बाहेर उन्हात फिरताना किती काय आणि येता तहान तान पण लागते खूप. किती पण पाणी प्यायलं ना, तरी अस समाधान नाही होतं. अस सारखं पाणी थोड्या वेळाने लगेच परत घशाला कोरड
कोरड पडते आणि त्यात ते उसाचा रस पिलो किंवा मग बाहेरचं ते जारचं पाणी वगैरे पिलं किती इतकी कोरड पडायची ते कार्यक्रम मी तर, त्यानीच आजारी पडल होती तुम्हाला सांग एक दोन कार्यक्रमांना गेले लग्नाला, तिथलं ते जेवण आणि तिथलं ते पाणी वगैरे पिण्यात यायचच नाही म्हटलं तरी, बाप रे बाप डायरेक्ट आजारी पडली होती म्हटलं ते लग्न नको अन ते कार्यक्रम पण नको, पण मग काय.
ते लग्नाचं जेवण म्हणजे कसं, ते तेल आणि मसाले आणि एवढं असत ना ते की ते
मारलेलं असत ते ह, नको वाटत हो पण मग ते खालं ना त्रासच होत होते. त्यात ते अनहे च असत ते. त्रासच होत त्याने. हम्म तेच तर वाट लागते. खरंचय ना, म्हणजे काय बघा जेवणाचा टायमिंग नसतो पुन्हा पाणी पण विभ व्यवस्थित राहत. न कुठे काही, ना काही, असं होऊन जात सगळं काही.
आणि त्यात ते सुरुवातीला हे म्हणून सरबत कसली कसली देतात.
कशी-कशी हो खूपच देतात हे देत हे द्या ते द्या आणि काही कशात काय म टाकलेलं राहत काहीच समजत नाही आणि त्याने है ना ते त्रासच होतो पण त्याने.
आपल्याला सवय नसते ना हो अश्या गोष्टींची सगळ्याची आपण आता घरी असलं ठिक आहे आपण थोडी एवढं सरबतन नी असलं काय करत एक पाणी पिणं किंवा काही दुस जरा उन्हाळ्यात म्हंजे कैरीच पन्ह बीन अस त घेऊ शकतो पण हे सरबत हां पण हे सरबत वगैरे
नाही-नाही-नाही-नाही-नाही-नाही, अजिबातच नाही त्याने ते ते कार्यक्रमांचे लग्नाचे ठिकानचे मोट म्हटल ना ते अजिबातच नाही. त्यात काय टाकता काय नाही टाक टाकत ते म्हणजे शरीराला त्रासच होतो, त्याने,
हो, हो आपण कस घरी बनवतो ते प्युअरं अं ह्याचाच बनवतो ना, आता कैरी म्हटलं तर कैरीच्या पण ऊक उकळुन कैऱ्या वगैरे सगळं असं म्हण प ते ह लग्नाला ते क आत्ता सर्वच देतात, त्याच्यात आता पेरूचं सरबत ह्याचं सरबत म्हटलं, तर थोडीच एवढे, पेरू काढू काढून एवढ्या लोकांना लग्नात
थोड कैऱ्याच अं देणार आहे ते, नाही देत ते असंच काही पण मिक्स करतात नाही त तर त्याच ते रसायना भेटतात. ते रसायन टाकतात. ते आणि त्याने त्रास होतो, त्याने त्रास होतो म्हणजे खूप केमिकल असत. हं हो-हो-हो-हो. करत आणि त्याने क त्रास होत. आणि त्याने काय होतो, आपल्याना ना अपचन होत, ऍसिडिटी चा त्रास होतो, पोट फुक्त फुक्तं पोट ह पोट फुक्त आणि दुखतं पण पोट अपच चनान पोट नुसत, भरल्या-भरल्या भरल्यासारखं वाटतं ते खूप सारा त्रास होतो त्याने.
खूपच, ह्याची तब्येतीची तर वाटच लागतेय सारखं हे का,
पण ना, होचेरे होरे मला ते असं आहे ते.
बरोबर आणि हं का पाणी कस, हल्ली तेउ पाऊस- पडलं नाहीे ना आता उन्हाळ्यात कसं, पाणी हळू-हळू कमी होत जातं. ते साठवलेल्या पाण्याचं खाली सगळी गाळ असतो ना हो, माती आणि ते पाणी तसच हे करतात ना, म्हणजे आता तिथे सुद्धा लग्नात. त्याच्यात उन्हाळ्यात म्हटल्यावर ना ते बा ह्याच्यात न पाणी आणतात. आणि ते जे गार पण म्हणून हे करतात. ना ते टू-ब्र म्हणजे. ह्यानी गार झालेलं नसतं. त्यांनी घातलेलं ते काहीतरी दुसरं गोष्ट घालतात मग, त्या दिवशी मी व्हॉट्सअप वर वाचल, ते म्हणजे लेख आलेला आहे. कि ते लगेच इन्स्टंटअं गार करायला पाणी ना ते काहीतरी वेगळं,
वेगळंच काहीतरी टाकतात. ते आणि मग त्याच ते बनवतात आणि,
त्या हा, आणि मग त्यामुळे आपल्याला तो त्रास होतो जास्त. हा. कारण ते थंड-थंड आपल्याला प्यायला बर वाटत तेव्हा पण ते-ते हे टाकून बनवलेलं असल्यामुळे सहन नाही होत.
सहन नाही हो सहन नाही हो. तुम्ही बघा म्हणजे, ते प्यायला खूप गोड लागतो. आणि ती किती बी गोड लागतात. जो पर्यंत आपण पितो ना, तो पर्यंत त्याची इ चव वगैरे लागते नाही का, आणि एकदम च ते पिलं ना त्याच्या नंतर, एक दोन मिनिटातच लगेच असं त्रास व्हायला लागतो. तो कोरड कोरड पडते. आणि अशी खूप आणि खूप असे खूप म्हणजे जोरात तहान लागल्यासारखं होतं. म्हणजे खूप असा त्रासच लगेचच त्याने असं
खरंच हे ते. ते स सरबत पण, पाणी पिणं पण आणि जेवण पण, असं,
पण काय आता, काही ठिकाणी ऑप्शन नसत लांब दूर जर लग्न असलं, तिथं काही जर सोय नसल्या तर आपल्याला नायलाजाणे खावंच लागत. नायलाजाणे पाणी प्यावच लागत. घ्यावच लागत आणि कार्यक्रम पण म्हटल्यानंतर तर आता घरचे कार्यक्रम म्हटले, जवळच्या नातेवाईकांचे म्हटल्यानंतर जावच लागते. असा विषय होतो, त्याच्यामुळे सगळं आपल्यांना ते ऍडजस्ट करणच हे. अस असतं काही गोष्टी
बरोबर बरोबर ते तस अस तेच होत, मग बाकी आ- संपली की नाही.
अं हं हं हसंपले संपलंय आता हं हं संपले आता फक्त मुलांची शाळा भरली, आता बस आता मुलां, कडेच लक्ष द्यायचं अभ्यास वगैरे त्यांचा तेच करून घ्यायचं काम चाललंय
अ ते थोडं तर सुरुवातीला लक्ष ठेवावंच लागतं हो अस
ठेवा लागत तोच विषय होन जात बाकी तुम्ही काय म्हणता तुम्ही कुठे फिरलेय काय ह ह नको वाटत नाही फिरण्याची मजा आहे ना पावसाळ्यात येते पावसाळ्यात मजा येते नाही फिरेन आम्ही तर खूप फिरतो मला तर खूप आहे ना असे किल्ले बिल्ले स इकडे तिकडे जायला तर फार आवडत मला मी जाते खूप छान वाटत ट्रेकिंग करायला आहे ते एकदम मजा येते हो हो हो हो पांडव पांडुलेनी जवळ ये ना ट्रेकिंगला आम्ही असतो पण सकाळी म्हणजे आम्हला आमच मड झालं चला फिरायला जाऊ ट्रॅकिंग ला जाऊ मुलांना सुट्ट असे तर मग तो आम्ही असं
हा हा हा अरे वा मी अजून कधी तशी गेली नाही ट्रेकिंगला वगैरे असं वाटत खूप पण अस कोणाबरोबर कोणतरी बरोबर अस
हा बरोबर आहे बरोबर आहे घरातलं पाहिजे कोणीत नाही तर मग मैत्रिणी वग वगैर अस तर मग मजा येत ग्रुप हा आ मग हो आम्ही एकत्र ग्रुप वगैरे आमग आम्ही वाटलं तर जातो मग मैत्र वगैरे नाही मग घरत मला वाटतं घरात जात सगळे असा एखादा दिवस पण तोही वेळ मिळत नाही आता सध्या तरी नुसतच सारखे काम चालले गावाला जाणं चाललं येणं चाललं त्यात आता अधिक मास तर तो झाला म्हणजे वेळच भेटत नाही असं झालंय सध्या तरी पाऊस पण पडत नाहीये फिरायला जायचं म्हटलं तर पाऊस पडायला पाहिजे थंड वातावरण
े बा कुठे जाण जाऊ पण पाऊस तर पाहिजेच आहेत सगळे जण आतुरतेने वाढ बघताय पावसाची पण तो काही येण्याचं चिन्ह नाही जर असा कुठेतरी शिंतडतो परत बंद पण अशाने आणखी गरम व्हायला लागता
हा आणि उष्णता वाढते खूपच जास्त
हो ना कितीतरी हे म्हणजे नको नको होत हल्ली म्हणजे हच्यात रात्र बरोबर एवढा फुल फॅन असतो तो तरी सुद्धा इतकं घामानी पूर्ण हे झालेलं असताना कपडे सगळे भिजलेले असतात अस म्हणजे खूप ह
मला तर वाटतं इतका दधबदमा इतका अधबादमा पाऊस यावा ना पूर्ण पाणी पाणी केलं ना तरी चालेल पण अ खूप जास्त
अ नाही आता सुद्धा खरं ते आठ दिवस कंटिन्युअस जरा पडला ना तिच आपल्याला जरा थोडं बरं वाटेल नाही तर काय खरं नाही थोडस एखाद दुसरं तास पडून गेला एक दि तर त्यांनी गरमी कमी नाही होणार ती म्हणजे आपली खरे हा हो ना हो तेच तेच बाकी की आणि काय म्हणताय बाकी उन्हाळी कामं झाली का नाही तुमची काय करता तुम्ही पापड बिपड असे
सगळे बनवते मग काय करतो आम्ही जेव्हा मुलांच्या परीक्षा वगैरे चालू असतात किंवा सुरु होण्याच्या पहिलेचे ना करून घेतो मग आम्हाला माहिती असता आता पुढे कार्यक्रम असता किंवा पुढे खूप धूळ असते ऊन अस ते मग तेव्हाच करून घेतो मग आम्ही सगळं करतो मग पापड कुरडया उडदाचे पापड आपले पर सगळं बनवत मग सगळं बनवलं मग आम्ही आता आम्ही मिरची मसाले सुद्धा घरी बनवले म्हणजे शिकतोय हो म्हटलं आपण शिकलं पाहिजे नाही का आता मला कस होय यायचं द्यायचं मला माणजे आई वगैरे द्यायची बनवून,, पण म्हंटलं नाही आता मीऽऽ पाहिजे मला आपण आलं पाहिजे म्हटलं ना का सगळं मग,,, आम्ही मग ये, ना,, मगऽळऽ मैत्रिणी वगैरे आहेत आमही शेजारीच राहतो,, मग पक्क मैतिणी आम्ही, मग आम्ही असच बघून विचारू विचारून विचारून केलं एकदम छान मसाले बनवले आमही दोघ पण, दोघींनी.. पण हो बर वाटत कर.. ला छान होत हो हो तेच..
हा
मसाले वगैरे सर्व बनवले मग खूप छान झालं आणि खूप आनंद झाला आम्ही ते बनवले तर आला आपल्याना काहीतरी चांगली गोष्ट.
हो हो हो एक आपण बनवलेलाच समाधान वेगळं असतं ना. आऽऽऽ. आपण केलंय म्हंटल्यावर,, आमच्या इथे तशी काही सोय नाही ना ओ,,, कारण ते मसाले वगैरेऽऽ करायला कसं थोडं मिरची बिरची व वाळत घायला लागते ना उन्हाात आणिऽऽ हाऽऽ मग तसं आमच्याकडे काही तेवढी जागा नाही आणि आजूबाजूला मोऽऽ मोठी मोठी झाडं आहेत ना,, त्याच्यामुळे त्याची सावली येते ऊन येत नाही ना नीट असं..
हो, ऊन पाहिजे ना त्याला.
बरोबर त्यामुळे काहीच तस काही बनवायला हेच होत नाही म्हणजे काही..
रोबर आहे, चालेल ताई चला बोलून छान वाटलं तुमच्याशी ठीक आहे.. हो, थँक यू,, हा. धन्यवाद. हो, बाय.